हॅलो. हा येतोय येतोय आता यायला लागला आवा. हो. हो. कशा आत?
हो. ठीक आहे मी.
अच्छा! आदी योगाडे बद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
तुम्हाली पणताई.
होय होय.
ओके. आज आपण योगा डे बद्दल बोलूयात‌.
हो. बोलूया. बोलूया.
हो‌.
योगा डे हा आज ज म्हणजे एकवीस तारीख ना आज.
हां.
दरवर्षी आम्ही म्हणजे साजरा पण करतो.
हां हां.
हां आणि अ म्हणजे जरा खूप असं फ्रेश वाटतंय योगा केल्यावर रोज.
हो ना.
अ म्हणजे पहिलं मला म्हणजे मी हे नाही करायचे मी म्युझिकल योगा वगैरे केलेला आहे पण हां पण त्याच्यानंतर मग अ काही दिवसापूर्वी मी अ रामदेव बाबांचे ते योगा च असतो ना सेशन
हो हो हो.
हां मग ते मी केलं होतं. आणि मग तो, ते योगा आता म्हणजे बाकीचं करते आता असं. जेवढं जमेल तेवढं सकाळी अर्धा तास तेवढं करायचं.
रामदेव बाबांचं पण सकाळी सात वाजता असायचं ना ते चालू आस स्था चॅनलवर
हो हो हो.
मी पण बरेच दिवस केलेला आहे. कसं योगामुळे आपल्याला शारीरिक पण फायदे होतात मानसिक पण फायदे होतात अन आणि ते जागरूकता निर्माण करणं महत्त्वाचं आहे. सध्या आता बसून काम पण वाढलेली आहेत ना कॉम्प्युटर वर वगैरे हां त्याच्यामुळं
आणि योगा हे पहिल्यापासूनच आहे ऋषीमुनींच्या काळापासूनच योगाचं खरं आहे.
हो योगा पहिल्यापासून चालू आहे पण तेव्हापेक्षा आता जास्त त्या ची आवश्यकता निर्माण झालेली आहे.
होय होय होय बरोबर आहे.
हम्म आणि अ एकवीस जून हा कसा म्हणजे योगा दिवस का साजरा केला जातो तर ही त्या हे आज आज कसं आहे उत्तर गोलार्धात ना मोठा दिवस आहे म्हणजे आज म्हणतात अ त्याला उन्हाळी संक्रांत. ते म्हणून म्हणतात म्हणजे आज सर्वात मोठा दिवस.
सगळ्यात मोठा दिवस होय.
हा काळ म्हणजे आध्यात्मिक सिद्धी मिळवण्यासाठी तो अ प्रभावी आहे असं मानलं जातं. म्हणजे आध्यात्मिक आध्यात्मिक कोणाला काही करायचा असेल तर हा दिवस चांगला असं मानलं जातं. त. म्हणजे भारतीय हां भारतीय परंपरेनुसार असं.
हो आणि आजचा दिवस सगळ्यात मोठा लवकर उगवतो आणि जास्त वेळ आपल्याला प्रकाश मिळतो ह्या दिवश शी हां मग तुम्हाला आता तुम्ही सारखं करता ना म्हणजे आज तुम्ही योगा डे पण साजरा केलाय मग त्याच थोडसं काही महत्व वगैरे सांगा
हा म्हणजे आता सांगू योगाचे मी आता कोर्स केले केलाय ना तो तर त्याच्या त्याच्यामुळे कस झालं मला मला खूप माझे सांधे दुखायचे ओ
हा हा
हा तर मग त्यानी मला म्हणजे डॉक्टरनी तर सांगितलं होतं खाली पण बसायचं नाही वगैरे
बापरे हा
असं सांगितलं होत तर मग ते माझं आता थोडं अ म्हणजे हळूहळू कमी होते आणि वजन पण थोडं वाढलं होतं ना
हो हो
हा मग ते आता त्याच्यामुळे थोडं योगामुळे कमी झालंय ते
हा आसन केल्यान थोडं शरीर अस तर लवचिक पण होतं ना हा
म्हणजे आपण ते म्युझिकल असतं बघा हल्ली
हो हो हो
म्युझिक वर आपण म्हणजे ते हे करायचं तसं मी पहिल्यांदी करायचे.
हा हा
हा तर मग त्या त्याच्यामुळे एवढं काही मला फरक नव्हता पडला पण ह्या योगामुळे अनुलोम विलोम किंवा अ बसरिका किंवा प्राणायाम हे हे प्राणायाम मध्येच येतं सगळं हे प्राणायाम केल्यावर तेवढं मला खूप फरक पडला गॅस खूप व्हायचे
हा प्राणायामन तर निरोगीच राहत ना आपल शरीर आणि तंदुरुस्त पण राहतं.
हो ना हो ना आणि त्याच्याबरोबर मग खाण्यात पण आपण हे करतो खाण्यासाठी पण म्हणजे असं अं कधी कधी आपल्याला खाण्याचं म्हणजे अ अ काय आपण म्हणतो ना हे खाते हा तस पण नाही म्हणजे जरा थोडं नियंत्रण
नियंत्रण राहत मनावर हो हो.
हा म्हणजे आपण म्हणतो की मग ते करतोय तर मग हे पण करूया आपण अस
हो होत ना आणि योग गा मुळ कस ताणतणाव जरा कमी राहतो.
हा आणि ते एबीसी ज्यूस म्हणून आहे म्हणजे अ त्याच्यात कसं असतं माहिती ये का ए म्हणजे अ ए बी सी ज्यूस असं असं एक आहे आम्ही एक म्हणजे मी एक ऐकलय ते ऍपल नंतर आपलं बीट आणि गाजर असं अ आणि त्याच ज्यस करून अ तो प्यायचा सकाळी
हो तुम्ही करताय का ते सध्या
म्हणजे मला जमेल तेव्हा मी कर ते रोजच नाही करत हा पण जमेल तेव्हा मी नक्की करते असं
हा हा
त्याच्यात थोडं लिंबात रस आणि पाणी टाकलं ना आणि आलं थोडस तर खूपच म्हणजे अगदी सरबतासारखं लागतं. हो आणि रिकाम्या पोटी रिकाम्या पोटी घ्यायच सकाळी.
हां हां.
तेच्यात साखर घालावी लागत नाही कारण सफरचंद असतं ना आणि गाजर पण थोड गोड असत थोडे तीन चार वेळा घेतलं ना आता आम्हाला योगाच्या मध्ये थोडं ते लेक्चर द्यायचे ना तेव्हा हे सांगितलं होतं तीन चार वेळा आठवड्यातून घेतलं तरी पण ते अ म्हणजे चांगलं होत, हा शरीराला पाहि तेच.
हां.
थोडा आता बिटामुळे थोडा वेगळा लागतो तो ज्यूस, पण ते थोडाच वेगळा लागतो.
हो थोड बीट थोडस घ्यायचं असेल ना बीट?
हा बीट थोडंच घ्यायचं हो.
हां. आणि सफरचंद जास्त घ्यायच असेल? हां.
तीन वेळा जरी आठवड्यातून प्यायलं ना तेव्हा आम्हाला सांगितलं तरी पण चालत म्हणजें काय नाही मग मी घेत ते तेवढं थोडस असं.
हां, योगा, प्राणायाम मध्ये आपल्याला ते पण महत्त्वाचं आहे ना शरीरासाठी.
तच ये, बरं आता हल्ली केस गळणी चालले केस गळतात
हो.
हा मग ते केसासाठी पण सगळं चांगलं
हा आणि योगामध्ये ते म्हणजे प्रमुख कोणता योगा करता असं?
मी ना प्राणायामच साधारण करते आणि एखाद दोन सूर्यनमस्कार कारण डोपरामुळे जरा थोडं प्रॉब्लेम होतो.
हां हां.
मी करते म्हणजे सूर्यनमस्कार पण तेवढे प्रॉपर पा जाते असं.
हा हो ना, थोडं हळू केलं तरी एकदा प्रॅक्टिस झाली तर जमतात सूर्य नमस्कार, पण हम पण ते थोडा प्रॉब्लेम असल्यामुळे
हा असं जरा हा पण माझ म्हणजे मला खूपसा फरक पडला योगामुळे.
हां हां.
मला पहिल्यांदा अगदी खाली बसता यायचं नाही किंवा अ तसं आता हल्ली अस असं एवढं एवढा प्रॉब्लेम नाही होत मला आता
हो, म्हणजे योगामुळ शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त झालात म्हणायचं खूप फायदा झाला.
हो खूप फायदा झाला हो मला, पण बाकी काय?
आज सेशन पण होते ना योगा चे आपले ऑनलाईन हं तीन तीन सेशन होते म्हणजे आपल्याला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपण ते अटेंड करू शकत होतात.
हो हो हो,
हो आणि आमच्या पण शाळेमध्ये दरवर्षी, असं एक योगाचे योगाचे टीचरच आहेत इथे ते दररोज घेतात, उन्हाळा पावसाळा हिवाळा,
एका शाळेमध्ये घेतात मोठी शाळा आहे तिथं घेतात आणि मग अस योगा डेच्या दिवशी सात दिवस वगैरे मग ते सकाळी येत दररोज शाळेमध्ये आणि मग, हा ते पण रामदेव बाबांचे सगळे करतात म्हणजे थो त्यांना कसं तर डोळ्यांनी पूर्ण दिसत नाही,
हा हा,
हा तरी पण का ते एवढं अक्युरेट करतात ना, आणि मुलांना खूप छान म्हणजे वेगवेगळे आसन शिकवतात ते,
हो का,
हा खूप बायका असं आपल्यासारखं ज्यांचे गुडघ्यांना, त्रास होतो बसता उडता येत, नाही तर सकाळी पाच वाजता ते सगळ्यांच्या अगोदर तिथं हजर असतात हा आणि, रामदेव म्हणजे ते मयुरअसणापर्यंत सगळ्यात अवघड आासन सुद्धा करतात ते, म्हणजे थोडे जे आहेत तरी पण एवढ हा एवढ करतात ते,
मला असं वाटते नेहमी ते करत असतील म्हणून ते त्यांच अंग एवढं लवचिक
हा लवचिक झालं आणि आपल्यासारख्या बायका आणि ते ग्राउंड गच्च भरलेलं असतं पुरुष पण तेवढेच असतात एक, एका साईड ला मग ते एका साईड आपल्या बायका असतात आणि वॉर्मअप पासून जे स्टार्ट करतात ना ते अगोदर छोटे छोटे असं वॉर्मअप घेतात छोटे छोटे ते आसन घेतात असं हा,
काय ते म्हणतात ते आपल, ज जॉगिंग वगैरे असं ते थोडस दहा
हा तेच थोड छोट्या छोट्या व्यायामा पाासून, हे आपल्या हाताचे व्यायाम मानाचा व्यायाम ते असं डोळ्यांचे पण घेतात अस हम्म तर बायकांना पण, खूप असं बीपी शुगर जे आहेत ना आता जवळपासच्या बायका बोलतात ना, तर त्यांना खूप फायदा होतो त्यांच्यापासून तर त्यांनी, म्हणजे काही फीस पण घेत नाही ते निशुल्क घेतात. एवढ्या लोकांसाठी निशुल्क सेवा करतात ते,
ते भुजंगासन वगैरे पण ना खूप छान आहे.
हो खूप सगळे घेतात त्यांना कुठलं येत नाही असं नाही आणि मग नंतर, प्राणायाम घेतात,
मला तुम हो मला तुमच्याशी बोलून खरंच खूप छान वाटलं योगाची थोडी फार माहिती आपण एकमेकींना दिली आणि आज योगा डे म्हणून, स्पेशल आपण योगावर बोललो होय मला खूप छान वाटलंय,
पण तोम्हाला बोलून खूप छान वाटला आनंद झाला हो ठेवा.